हो ना
तालात
त्या मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये दोन कार्ड आहेत काय
कुणाच्या मम्मीच्या
हा आई गं तू सव पहिला काहीतरी आहे मध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चोपन्न असं काहीतरी काहा
हम्म
तू दोन कार्ड आहेत वाटतं बाई
नाही ग एकच आहे
म तो कुठला नंबर दाखवत होता बाई मला मग काय फिरून आलीस गोवा
आलो बाई एक वाजता आलाव
रात्रीच
हो
कसं काय काय काय मज्जा केलीस की न मग
हम्म लय मज्जा आली म लई मज्जा आली उद्या फोटो दाखवतो सगळं ढीग ढीग काढलाय फोटोचां ढीग
ढीग काढल्यास
का हासाल्यास तू
काय नाही बाई इथ एक जोक झाला गं
काय जोक झाला माझ्यावर झाला का नाही स्पीकरवर आहे फोन
त्याच स्पीकरवर कुठे आमच्या आई कायतरी करते की
काय करते आहे
काहीतरी असतय मग स्टेटस तेन कुठे ठेवायला नाहीस की ग
स्टोरी लावलेली स्टेटस काय ठेवायला नाही
हा हा
अ ते काय काय बघितलेस मग.
बीच ला गेलेलो.
हम्म.
आणि. रेस्टोरंट, कॅफेज.
हम्म.
हम् आत घातलोय. हा, हा,
जेवलीस म
जेवलो डोसा केलेली मम्मा मॉम मॉम मम्मा
भारी की म
हम्म भारीच आहे.
डोसा खाऊन बसली पोरगी.
ऐक की
हम बोल की
पप्पांनी अथर पप्पानी कणी काल विषय काढलेला मी जायचे आदल्या दिवशी
ह
मी जाणार होतो त्याच दिवशी.
ह
आणि काय काय म्हणजे काय विषय झालता त्या पोरगीचा म्हणून. तो सांगिल. तुम्ही असं काही नाही त्यांच्या दोघांच्यात भांडण झालं कि मग ते माझ्यावर निघलं म्हणून.
हो.
मला वाटलं. बास झालं तुमच लय झालं तुमचा काय नसल तरी पण. उगचं दुसरीकडनं काहीतरी हुतंय उगच मा बदनामी व्हायची नको. आणि म्हटलं तस काय नाही आहे. आणि मग मी दिलो अथर्व फोन लावून. म अथर्वला म्हंटलो की पप्पा बोलणारयत बोल आई शपत म्हंटला हा आणि दिलो दिलो आणि म ह्यच्याच सोबत बोललं आणि असं काय करत जाऊ नकोसा इथनपुढं काय फोटोज रील्स वगैरे काय बनवंत जाऊ नकोसा.
तुमचं काय, तुमचं काय नसल, तरी पण बाकीची सरळ नसत्यात, उगच उगच काही तर होतय आणि इज्जत जायची असं काय काय लय काय काय बोलालता.
ते ऐकून घेतला मग.
मगं काय.
अ काय बोललं.
त्याच्यावर मीन त्याच्यावर मीन फोनच लावाय नाही त्याला
आणि तो करणार पण नाही घे आ
तो करणार पण नाही.
शेवटी काय जरा अं आतीच करत्या ग बाई ती पोरगी
बगकी आणि फोटो सगळ डिलीट मारल्या पप्पासनी जे पाठवलेली माहिती आहे.
हा.
तेंच्या पप्पांच्या सुब तेंच्या पप्पा पप्पांच्यासोबत बोलल्यावर आम्ही
मग पाठवायचंच कशाला आद्दी
बघ की
करणार होत
आता हे केवड्याला पडलं सांग बाईंना मला मला सांगितल्यात म्हणजे अस त्यांच्यासोबत राहू नको अस काही सांगाय नाहीत पण अस काय करायचं नाही फोटोज वगैरे काढायच नाही सगळं फोटो डि डिलीट मार म्हणून बसलेलं मला
काय सांगायचं घरी
मयऱ्या त्याला सांगितल्यात सगळं फोटो डिलीट मारा म्हणून
होय?
हम्म जे काय काय व्हिडिओ आणि फोटो के काढलायसा ते सगळं डिलीट मारा तुमचं काय नसलं तरी पण बा बाकीची कस करत्यात काय माहित नाही बा हिच्या हिच्या नादात इज्जत जायची कि नाही सांगा म्हणाला अग
होय
तो काय बोललाय कुणाला माहित मी काय स्पीकर वर ठेवाय नवतो पप्पा दिले पप्पांच्याकडे दिलतो न्हवं ऐक कि ते झाल्यानंतर कणी त्या दुस घरात आलतो त्याचं वेळेला कणी पप्पा घरात नव्हतं नंतरच तुझा आणि माझा फोन चालू होता आणि त्या वेळेला काही बोलणं झालं नाही आणि बोलचणा झाल दोन दिवस पप्पा असं तुटक तुटकच
हा
आणि आता बोलतात काही नाही मला काय समजणा झालं.
हम
आणि मग त्या शनिवारीच की दुपारी चहा करून द्यायल तो त्यावेेळेला मग बोललं ते झालं थोरशी बोलल्यानंतर म आता जरा हाय
हम हम् आहे ना व्यवस्थित?
मग आल्यावर मम्मीला सांगितलेलोग सगळं मी मम्मी न म्हटलीया त्यांच्या तवा बोलायचं मी गप् यायचं तू वैष्णवी कॉलेजला जायचं आणि घरला यायचं म्हणून सांगितलेली मम्मी हे सगळं सांगितलेलं त्याला आणि मम्मी म्हटली एवढं संर्पकात त कॉन्टॅक्ट मधे राहू नको कस म्हटलं म मी सांगितलो म मला म्ह तु मला ब्लाॅक कर आणि माझी बद्दल त्रास झाला त्याजाबद्द्ल तुला सॉरी अस काय काय म्हटंला
त किती वेळा झालानी
बाकी
किती वेळाला तर सॉरी, माफ करायचं
त्याजी तरी काय चूक म्हणताना आपण गप बसताव खंर बघितलीस न हे? काय काय कसं झालंय
बरं
म मी म्हंटलो त्याला असं म्हटलो की असं देगे राहू दे सोड आता ही आपली लास्ट लास्ट ट्रीप झाली म्हटलो
हा
बाय म्हंटलं झपलो कि म
काय म्हटला निमग
काय म्हणतेय तो तोंड दाखवाय जागा राहीली ना त्याला आणि
होय.
त्यांचं काकांच्या सोबत बोलालत त्यावेेळेला त्यांचं काका पण म्हणालत. त पोरर्गीस सर्कीटाय ह्याला पण ब्लॅकमेल करायला लागले म्हण
काय न असलं कुठलं मॉडेल आहे काय माहिती
काय माहीत ना कुठल्या कुणाच्या पदरातून पडलेला कसली वेडी बाई आहे. ती तिच्या घरात एवढ प्रॉब्लेम चालू त्याच कायच नाहीेय हिला!
त ती तसलीच ग नुसतं कणाच कुटं काय भेटतेंय कुणाचं वाटलावायला मिळते्या
निर्लज्जय मुलगी निर्लज्जं
ती मला तर वाटते की ना आपल्यावर असं आपण काय करतोय, कुठ जातोय हे बघायला तिनं तिज फोकस ठीवलीया वाटत
बघ की!
अगं मला नाही बाकी सगळं जाऊ दे काय वाटतं बाकी सोडत असू दे पण आपण ते आपल्या प्रोजेक्टचं आणायला गेलो नव्हतो काय आपली ट्रॉफी आपला नंबर आलतात. आप आपला नंबर आलता त्यावेळेस कस सहजच बोलत उभारलेलो की ग्रुपच हो की आता ग्रुपन त्या दिवशी आणि कोण केले असेल, की तू व्हिडिओ
मी म्हंटलो यात्र्याला पप्पांचा नंबर कुठून मिळालाय बघ म्हणून. तो म्हटला तो म्हटलंय फक्त कॉलेज अगं ते सोड ते तोच कि तो व्हिडिओ केला माहित आहे. तो कोण केलाय मी बघणारच. बहुतेक फर्स्ट इयर मधला हा मुलगी आहे का मुलगा आहे काय म्हणतात नाही मुलगी आहे असं काहीतरी म्हटलं नवे मला.
पण कोण,
तेच माहत नाही का कॉलेज चालू दे सगळ सगळ्यांच काढतो म्हंटलंय,
मलधरा तो व्हिडिओ पाठव काय,
कशाला बाई गप बस
अगं पाठव मम्मी बघणार आहे आमची मला त्याच दिवशी मला म्हणाल ते पाठवायला सांग म्हणून
आणि त्यावेला त्यावेळेला आपल्या मॅडम ते नव्हत्याच, की ग! आपल्या पा
आप तिथच की ग पायऱ्यांच्या जवळ त्यांनी, पण बोलू उबारला त्यांच्यासोबत पहिला बोललो नाही. मग आता कस काय आलाय बस त्याजव म्हणाल तर मान म्हटलं नाही मॅडम ट्रॉफी घेणार आहे नाही फक्त जाणार आहे ते प्रोजेक्टचा नंबर आलाय म्हणून
हं
आणि पण म्हणाली ती की बसा जवप मग आम्ही म्हटलं आम्ही कार्यक्रमाला बसणार नाही आणि फक्त ते ट्रॉफी घेऊ घेणार आणि जाणार परत. आपण थांबलो! तर कुठ ग त्या दिवशी तू थांबलीस आम्ही तीघ जण आलो, आलोच की ग!
हम्म! तेच की, आणि आमच्या बाप्पांचा नंबर कोण दिलाय ते पण शोधूनच काढणार आहे म्हटलय मला. आणि मला पण सांग म्हटली,
तेच तेच पाहिजे फक्त तो व्हिडिओ कॉल केलानी अ तुमच्या पप्पांचा नंबर कुठनं मिळाला तिला. कोण हा असलं बेकार हाय ग बाई.
बघ की, आग तिचं सोड ग आमचा विचार करायच की, दोन मुली थांबल्या ना तिथं.
हाआ.
तुम्ही मुल मुल मुली मुलं मुलांच काहीतरी करा जावा, खर तिथं त्यांच्या समोर दोन मुली थांबल्या का तीन त्यांच काही नस ते जे कोण हाय ते मला फक्त त सापडू दे त्याची कशी काढतो कनी बघ.
तेच की ग आणि हा बाबा आमचं काहीतरी हाय असं काहीतरी असलं आणि काहीतरी बोललं काहीतरी केलं तर एक ठीक बाई,
ही काय मला पीडाय लागल्या बा आता.
कोन.
प्रतीक्षा विचारायल्या क्लासला कितीला येणारेस कॉलेजला जायचं हिला माहित नाही व्हय ग.
आत झोपत ना आता उठली वाटत ती.
फिरव त्या बाई. कॉलेजला येणारी आहेस की नाही विचारतो थांब तिला.
नंतर विचार.
हम्म.
ते तेवढं कळायला पाहिजे बघ. ते व्हिडिओ जरा पाठव काय मला.
हम्म डिलेट मारलय बघ.
हे डिलीट करू नको ते फोटो पण ठेव का कळ केलीस तू ठेव कि आपल्याला आपल्याकडे प्रूफ नको.
कसला प्रुफ झालं ते आता तवाच क्लोज झालं ते.
ए नाही मला पाठव ग श्रदे तु.
व्हिडिओ तेवढाच हाय तू दिसलीयेस त्याच्यात बाकी काही नाहीे. आमचाच हाईत फोटो तुझं काही व्हू नाही.
काय नाही तो व्हिडिओस थोडा दाखवून म काही दाखवत नाही कुणाला फक्त मम्मीला दाखवतो आणि डिलीट करतो लगेच.
हम्म.
न्यूजपे विचित्र हाय ते प्राणी एक.
होय बाई. दोन ला क्लास असतोय ना नव्ह ग आपला.
होय.
मग एवढा उशिर काय करणार थांबून. दहा ला गेलाव तर तिथं.
अगं फक्त उद्या जाऊन फॉर्म घेऊन यायचं.
फॉर्म आणि सब्जेक्टच बघायचं म्हणाती ती.
मग उद्या काय पेमेंट तेन करायला लागत नाही नव्ह.
नाही नाही.
बरं बरं.
घरात एक सांगाय पाहिजे माझ्या अकाउंट वर पैसे भरून यायला पाहिजे मला.
होय माझ्या पण भराय.
तुला वेळ हाय नव्ह आता.
का ग.
फोन कट झाल्यावर लगेच लगेच लाव ग.
हम्म, दोन कर आणि दोन करुया बग तो की जेवतो की.
पप्पा यायनीत काय अजून?